हॅलो काय कात
काय नाही रीलस बघालतो
शिरी जाय का कुठली नवीन
जुनी बघितलीस
जुी बघितली गे चांगली होती ती
कशावर बाहि तुला एकशे कशावर नेमकी पाहिजे
आता ह जुने होते का नाही तसेच त्यात कसं स्टार्टिंगला काय कळतणार पिक्चर आणि मध्ये जाऊन स्टोरी बदलता बाहेर यते का नाही घरात
होय म्हणून दिईल तेीला पण आवडेल म्हणलो
मला त्यातलं काय आवडलं माहिित काय स्टार्टिंगला सग विच्चर वेगळा दाखवला
हा
आणि एकदमच म्हणनच विस्तार आला भारी वाटलं ते बघायला
तसले हाय सोड मायडा अजून टाकत तुला अजून दोन तीन तू त्यातली कुठली घेणार आहेस ते बघ काठ र
चालते
तशाच सेम हेच्यात
हा
आणि ते नाही तुला फोन करणारच होत ते परवा कुठल्या फॉर्मस लागेल तसा
परवाव आहे ते हच्या इकडं रे आंब्याच्या इकडं
म्हणजे कसा येत फॉर्मस
आहे की मस् एकदम क्वालिटी बा बाहे ललंर एवडे म्हणलं असत तिथं कसं आहे त्यांनी ट्री हाऊस आहे हाडायत आणि त चिक्कूची बाग माहित असेल की तुला
माहितीग
आषाढामध्येध्ये केले
हा
झाडाच्या मध्ये एक तीन चार फार्म हाऊस आहेत आणि तिथं मग एका ठिकाणी जे रूम टाईपमध्येध्ये येत रे तिथं
हा हा
तिथं एका ठिकाणी राहिलेलो त्यां जेवण असते आपल्याला काय बनवायचं असल आपण बनवू शकते त्यांच्याकडनं घ्यायचं असलं, त्यांच्याकडनं घ्यायचं. तुला जे पाहिजे ते करू शकतेस आणि स्विमिंग टँक पण हाय त्यानंतर तिथ एक कॉमन स्विमिंग पूल पण हाय. तिथ घसरगुंड्या तेन आहेत. असं वॉटर पार्क टाईप हाय आणि तुझ्या तुझ्या रूमच्या साठी त तुझा वेगळा स्विमिंग पूल पण असतो.
बर कितीजण होता?
आम्ही आठ जण होतो बगा.
माणसे काय?
तसं नाही ते कुठलं घेतस ते यावराय. तिथं स्पॉट हाईत रे. मोठा आहे. हा. तो आता कुठल्या स्पॉट वर ज घेतेस, आम्ही घेतलेलं कने सात हजार रुपये होतं ब त्यज
बरं.
त्यात त्यांचं सगळं होतं आम्ही जेवण काय आम्ही करा नव्हतो त्यांच्याकडन सकाळी नॉनव्हेज, दुपारी नाश्ता.
हा.
तू किती व कितीला जाऊन कितीला य तेस त्यावर हाय.
आणि नुसतं नॉन व्हेज घ्यायचं काय, व्हेज पण हाय?
व्हेज पण हाय की.
बर.
तापल्यात कोणतरी व्हेज आसतयच रे. तिथं जाऊन पण ठरवता येतय तुला. तू जर का ऑन दि स्पॉट नॉन व्हेज खायचा नसलं तुला तर तिथं व्हेज खाऊ शकते.
आणि टायमिंग असं हाय काय म्हणजे सकाळी गेलं की असं संध्याकाळी काय
हा चोवीस तासाच पडतय रे. आम्ही तीन दिवस गेलतो ब.
बर.
तिथं कसं हाय तिथनं आम्ही कुठं गेलो, एक किल्ला हाय तिथं ते बघाय गेलो. त्यानंतर तिथ साईड ला आसपास फिरलो रे.
हा-हा-हा आणि ते
पण हॉटेल ला थांबतोय कसं त्या टाइप मध्ये तिथं थांबलो रे आम्ही.
बरं आणि ते कसं हाय म्हणजे फॉर्महाऊसला वर, खाली, काय एकच असे चार दोन रूम्स
पहिला स्टार्टिंग ला स्विमिंग पूल हाय.
बरं.
इतना आतआलास की मेन हॉल हाय.
हा.
तिथ सगळे जण झोपू पण शकतात.
बरं.
त्यानंतर एक पुढंच हॉलच्या साइड ला अशी बाल्कनी हाय. तिथन खाली अशी दरी दिसत्या म्हणजे ते स्पॉट हाय तिथला. बाल्कनी पण मोठी हाय.
हां.
त्यानंतर का मग तिथंच साईडला त्या वॉशरूम हाय. आणि वरती दोन रूम आहेत. खरं तेला जिना बाहेरनं हाय.
बर मग कसं म्हणजे मित्र-मित्र हुतासा काय फॅमिली?
हा मित्र-मित्र रे अरे चार भरस. शुभ्या तेंच्या बरोबर गेलतो.
बरं मग फॅमिली जाण्यासारखं हाय काय?
आहे की तेच सांगालोय रे तुला. तिथं फॅमिली साठी वेगळं लोकेशन हाय. लेडीज साठी वेगळा आणि जें्स साठी वेगळा
हा हा हा आणि ते त्याही गेल तर त्या ते तुमचं कुत्र गर ठेवलेला असा मग
कुत्र आमचं कुठं कुत्र नाही
त्या दिवशी ते हे घेऊन आलत
ते शेजारच्याचं होतं रे ती बाहेर गेली त त्या मग ते त्या दिवशी होतं मडकत्र ह
मला वाटलं तुमचंचय
द तुमचं आहे का
नाही आमचं घरात तर का नाही आहे पण गल्लीत एक जण आहे
हा
लजना कमीत कमी चार पाच वर्षापूर्वी हललेले बारका असताना इथ त्याला म्हण सोडला त्यावर आणि पासा कोुतरी होती तेी कुठं गेलीत खरे हे उरलं एक जण मिळायला सगळी जण गेलेली खायला घालतत आणि मग आता इथंच असते आमच्या गल्लीत
गल्लीच कुत्रा आहे का तुमचं
म झोपलेला असते गल्लीत कोणाला येिऊन देत नाही बाकीच्या कुतऱ्यांना ते बाहेरचा कि दिसलं की त्यांना बिन बाहेर काढते हुंकण
हा
तुला आवडते का
मला एवढं नाही आहे रे
मांजर
म्हणजे असले तर चालतेय मला पण असं पाहिजेच असं का नाही मांजर न
नाही भित्तेस मणून आवडत नाहीत का मुळातच आवडत नाही
य ते असस ना य रे रे असं काय पाहणार रे मी आधी बसन कधी
हा हा
आमचा तर होता आधी एक दुसर नाव होतं त्याच खर ते वारला होता ते साधू साधू म्हणजे त्याला जास्त केस नसतात का
हा
त्या टाईप मधलं होतं बते
बर आणि त्यात
आठ का अकरा वर्षात जगते बघ
ह मी टे काय माहित नाही बाबा
दोन वर्ष आधीच वारलं
आमच्यात पण एक होतं त्याला झाला आजार त्याच्यात गेले ते होय
किती वी त होतास शाळेला ल मग
लै नाही आपण माझ्यांदर मी सातवी आठवीत होतो
आत्ता अतातच की
होयले नाहीच सांगले ते नाही जास्त हे झालं तिला आजारामुळे ते गे
हा हा
ते वाकत मांजराच
परत घेतला नाहीस मग
नाही आता बघाच सगळे झाल्यावरच नाही काहीतरी जॉब त्यां लागल्यावर म्हणते सर मांजरा आवडतीेत का
नाही एवढं नाही कुत्री
मला माांजर मला पण एवढे नाही तरीच जास्त चांगले वाटते
हा त्याला आमचा गणपतीच असल्यामु कुत्रा जास्त करून हे पण करता येतणार रे
हे ते ते वाटते एवढं पण सोपं न असते थोडं त्यांच बांधणं खायला घालणं इंजेक्शन
तेच आमच आमच्या कामा ला आमच्या आमच्या लक्षात नसते जेवायचं लोड मु त्या आणि कधी अवघडत ते त्याला
कव त रे तुमचं का चालू ना
मे माहिनत
हा हा
अत् अ तग अनस्ते शेवटच्या महिन्यात जास्त लोड असते ना
हा
त्याला एक महिना ते तेवढंही होणार आहे
तेठी का आहे सोड सीझन वयज
ते सकाळी उठून फिरवाला रात्री वेळानं झोपत असते त्यामुळेग मोठा होत ना अस हो
या्याचा मग अभ्यास कसा मॅनेज करणार अहेस
बे तेकावेश ना
कारण नाही जरा अवघड असणार ना
त्याचा काय असे न होते
हम्म ते काय करश सोड इतके इतके वर्षी तेच कराले होणा
ह
ते मॅनेज करतच
ह
अ आणि फोन बघून आलोस
कोण बघाय गेल तुघे ह बा आवडला ना आत्ता कुठला ते म्हणाला ते एक दोन महिने थांब बज मला जी पाहिजे लागे नाही
हा
एक सजणार घेेक्षा घ गाय म ते दुकानवालं ओळखीचच आहे रे
बरं
ते म्हणते की आत्ता हि घेऊन आणि दोन महिन्यांनी यालाच म्हणलं तर चांगली
बरं
आता ती बाहेर आलं वाटतं कुठ का
मग आत्ताचा ह तुझा फोन आहे तो चांगला आहे का नाही
रहाय कि
मग काय बातला आलीस
अरे जुना आहे चांगला आहे का र जुना ये
असा शेवी माझा कस खराबच झाचाल त रे कोरोना त्यामुळे बदलला
हा तू कधी घेतलास
झाले की आता एक महिना भ त्याला
कती
एक महिना
एक महिना ह
एक महिना झाला घेऊन चांगला पिसाई आपण
हा
तसं बघ बघ ना असल असत बरो पडते
म आता एकदाच घेणार रे
आणि फीचर्स आणि भारीेत जुन्यापेक्षा आतामध्ये
हा
मी पण खरं घ्यायच्या आधी रिसर्च केली ती त्यानंतरच घेतलं
तेच रे आता कस आहे मी काय घेऊ घ्याय गेलं आता तो घेऊ शकते पण बघा तर आत्ता दोन महिने थांबलं तर काय आवडत फरक पडणार